हॅलो
हां नमस्कार. बरी आहे तुम्ही कशा आहात?
हो मी पण छान आहे. काय चाललय सध्या तुमच?
तुम्ही कशा आहात म्हटल?
आपण तेव्हा हे केल होत ना असं यांचं सुशील सरांचा क्लास लावला होता इंग्लिशचा.
हो हो बरोबर बरोबर बरोबर तेव्हा
तुम्ही केल
हां पुढे हा नाही पुढे नाही तेवढ जमल मला सराव करायला वगैरे अस.
तेच आपण काय करतो तेवढ्यापुरत करतो. नंतर त्याचा पुढे परत सराव नाही करत त्याच्यामुळे मग ते नाही जमत आणि. इंग्लिश बोलायच म्हटल तर काय की कॉन्फिडंन्स पाहिजे मेन आत्मविश्वास. आपण चुकणार वगैरे वगैरे म्हणून आपण टाळतो बोलायच इंग्लिशमध्ये.
हो घाबरून आपण बोलतच नाही चुकेल म्हणून. बरोबर आता स आता सध्या काय नवीन करायला घेतलयत?
आ
नवीन काय करायला घेतलत म्हंटल?
मी ते आत्ताच दुसरा अजून एक लावलाय. मी आता अजून एक तसाच प्रवीण म्हणून एक आहेत. त्यांच मला फेसबुकवर दिसलय त्याच पण त्यांच पण मी लावलाय आता तीन महिन्याचा.
तोच का इंग्लिश स्पीकिंगचा का?
हा इंग्लिशचाच आहे तो कमीलाच होता. वन वन थाउजंड फोर नाईंटी नाईनचा होता म्हणून मी तो लावलाय हां त्याच्यात सुद्धा ते म्हणजे सोपे सोपे शब्द आपण कशे बोलायचे वगैरे जस आपल्याला त्यांनी कस शिकवलेल. की सगळे पास टेन्स वगैरे सगळ्या टेन्सेस शिकवलेले ना. आपल्याला सुशील सरानी हां तस ह्यांनी आपल्याला रोजच्या याच्यामध्ये व शोभत येणारे वगैरे त्याच्याबद्दल वगैरे त्यांनी नव हा सोपे सोपे शब्द दिलेले आहेत शिकवले, आणि एखादी सिच्युएशन आणि त्याच्यावरती मग आपण कस बोलू? किंवा मेठबी कुटबी वगैरे ह्या गोष्टी कशा कधी वापरा
हा
हे सगळं असं ते काही ते जे असतात ना शब् ते आता संपला झाल मा पासून चालू झाला होता कोर्स
हा हा पण बरा वाटला का तुम्हाला म्हणजे तो
आता पंधरा जुलैला संपणार आहे हो हो बरोबर सराव अस जास्त केल्याने त्याच्यामुळे कमी पडतो
हो ते सराव म्हणजे कसं आपल्याशी बोलणार कोणतर पाहिजे ना
हा आणि त्याशिवाय म्हणजे आप पण सुुद्धा त्या त्यांची ते आता वयात हे ना प्रत्येकवेळी आम्हाला जेव्हा प्रत्येक दिवशी आम्हाला जे शिक होतात ना तेव्हा ते मग त्या आठवड्याला ती त्याच्यावरती आधारित तुम्ही पन्नास वाक्य लिहा वगैरे सांगतात ते काय माझं होत नाही करणं करया करया म्हणून राहून जातं ते खरं केलं त्यांच्या ते सोमवार मंगळवार बुधवारी रोज नऊ ते दहा साडे दहा पर्यंत असतो क्लास जास्त करून दहा कधी कधी थोडं पुढे जातो दहा वाजता आणि मग सोमवार मंगळवार त्याच नवीन शब्द हे वाक्य शिकावतात प्रत्येक दिवशी एक एक भाग आहेत वरती
हा एक एक टॉपिक घेऊन असं हे करतच
काय बोलायच
हा बरं बरं अच्छा मी सध्या काय क्रोशयाच शिकतेय ना जरा
त्याचे ना मीख्या काय घे तर
हम्म हम्म बरोबर त्याच्यामध्ये असेल हा नाही मी आहे ते शिकलेली आहे पण ते जरा मध्यांतरी हे नव्हतं नाही नाही कोर्स वगैरे नाही घेत असंच बघून बघून शिकतेय म्हणजे नाही नाही मी आधी केलेलं थोडस अस प्रॅक्टिस केलं आता मध जे जरा त्याच्यात खंड पडला माझा पण आता जरा परतं सुरुवात केलीय करायला ह् ते बघून बघून करतेय हच्या मी बनवलं एक तोरण बनवलंय तोरण तोरण बनवलंय एक
अच्छा ओके फोटो पाठवा मग फोटो पाठवानंतर मग
हो नक्की नक्की पाठवते.
हा
चाल.
झालं नाही आपला टाईम बाकी बरं आहे. ते आता मी सांगत होते ना ते प्रवीण सरांचं ते काय करतात सोमवार मगळ मंगळवारी ते अ असे शब्दरचना वगैरे शिकवतात कोणत्या कोणत्या सिच्युएशन प्रमाणे आणि म बुधवारी ते हे देतात. तीन, चार टॉपिक येतात आणि मग त्याच्यावरती आप पण बोलायचं म्हणजे कनी मग बोलायचं मग काही, काही जण त्याच्यावरती बोलतात दहा, पंधरा जण होतात तसं एव हा म्हणजे त्यांनी म्हणजे तसं हे सर कशे आपल्याला कधी, कधी कोणत तरी टॉपिक देऊन त्याच्यावर बोलायला सांगायचे तसं त्यांचा कंपल्सरी बुधवारी असत तसं. आणि ब मग त्याच्यावरती बोलायचं आणि मग जास्त कोण ते आपल्याला कसे आत्मविश्वास आणि किती बोलतात त्याच्याप्रमाणे ते पॉइंट देतात. म्हणजे आपलं एक्स्प्रेशन कसं आहे
हा हा.
आणि काय आपल्याला ते पॉईंट देतात मग त्यामुळे आपल्याला आयडिया येते की आपण कितपत बोलू शकतो सरांन समोर असं.
बरोबर, बरोबर.
हा आणि मग कधी, कधी समजा कोणी, कोणी हो काय सगळे काही जणं नाही घेत म्हणजे भाग अगदीच नेहमीची ठरलेलीच थोडेफार आहेत. ते घेतात जसं आपण शाळेत कसं करायचो.
हो.
घ्यायची बोलणारी म्ह नाही, नाही घ्यायची भाग तस होत बोलायला वगैरे बाकी नाही घेत पण एवढं मग अशा वेळी मग कधी, कधी ते काय सांग ताच की तुम्ही मा मायसेफ वरती बोला म्हणून मग आपण आपल्या स्वतःबद्दल काहीच सांगू शकतो ना.
हाव बरोबर आहे.
रुटीन दिवस असा चालय म्हणा किंवा सध्या काय करताय त्याच्यावरती वगैरे आपण ते बोलायला सांगतात मग त्या हिच्यात ते थोडंफार बोलतं कधी कधी मी सुद्धा बोलली आहे ते तसं एक, दोनदा हा थोड फार चुकलं असं तरी चाल त पण एकते बोलायची जराशी प्रॅक्टिस होऊन जाते.
हो नाही चुकणारच ना आपलं एकदम पहिल्या पट्यात आपल्याला येईलच असं नाही ना पण ते आपण तेच व्यायला घाबरत असतो अस त्याच वेळेला आपण घाबरत असतो की चुकेल चुके चुकेल असं हे आहे आणि
हो त्याच
हा हा हा.
ह, ह
आणि काय असं त्याची भी वाटते, काही जणच असं की भीती नाही वाटत. चांगले करून जे अस बिनधास्त बोलतात.
हो, खरंय. कॉन्फिडन्स असला पाहिजे, आत्मविश नाही हो, टू व्हीलर वगैरे नाही येत काही सायकल चालवायची पण टू व्हीलर हे स्कूटर, स्कूटी वगैरे नाही येत काय.
मला सुद्धा कधीपासून म्हणतेय, तश
हा.
विचार करूया म्हणून, पण मी पण नाही काय घेतलंय. होणार की नाही माझ्याने मला पण नाही माहिती.
हम्म. मी बरेच, मी बऱ्याचदा सांगितलं मुलीला वगैरे हो ना तेच. तेच तेच कमी पडत आपला त्याच्यामुळेच, बरोबर. मी
तर त्याच्यात जास्त मजा आहे असं वाटतं.
पण कधी कधी काय होत. तर आपल्याला एकट्याला कुठे जायचं असतं कोण नसेल बरोबर तरीही पंचायत होते ना. आपल्याला आलेलं असलं की आपण हा अवलंबून राहायला लागत आपल्याला. तेच तर आहे त्याच्यामुळे जरा वाटत. आणि मला आवड आहे. पण कोण हे नाही म्हणजे मुलीला वगैरे सांगितलं शिकव कोणाला सांगितलं की म्हणतात हा तू काय शिकणार आहे आता. असं का हा. त्यामुळे आपल्या अजून थोडं हे होतं. म्हणजे डाऊन असं.
तो आपला
नको आपण जर नाही नीट चालवता आली तर उगीच आपल्यामुळे
कधी कधी आपण एकदम आपल्यापेक्षा अशा साध्या सुध्या साडी नेसलेल्या. साधी अशी चालवताना बघितल ना. तेव्हा वाटत. अरे, ही चालवू शक ते. आपण नाही म्हणून असं हे वाटत.
खरय. खरंय. तेव्हा मग हे होत राहत आपल्याला की आप
हा मन स्वतःच खात.
हो. ओके. आणि
बाकी? बाकी. चालू आहे. मग गेलेलं का सुट्टीत वगैरे कुठे?
नाही. आम्ही गेलो. अ अहो माझी लेक बाळंत झाली ना. आता जानेवारीत त्याच्यामुळे मग तिचं बाळंतपण आणि त्याच्यातच बिझी होते मी आत्ता थोडी फ्री झाले.
हां हां हां.
ते आली एक
तेच, मोठे झाले की, मुलं मोठीे झाले की मग एकेक मुलांचाच हेच्यामध्ये वेळ आपोआप वेळ जातो.
हो. आता ती माहेरी आली होती मग ते छोटं बाळ. त्याच्यातच वेळ सगळा जायचा ना. मग त्या त्याच्यामुळे काही दुसरं असं करायलाच नाही ना काही जमायचं. अख्खा दिवस माझा तसाच जायचा त्यांच्या ह्याच्यात.
पण, तुम्हाला ते नवीन बाळाचे नवीन नवीन अँक्टिव्हिटीज पण बघण्यामध्ये मजा आली असेल.
हो. हो, तेच त्यामुळे तेच अख्खा दिवस अस कसा जायचा तेच कळायचं नाही. चांगलं मस्त हे व्हायचं. वेळ निघून जायचा. हो वेळ विरगुळा व्हायचा. आता ती सासरी गेली ना त्याच्यामुळे आता जरा थोडा मोकळा वेळ मिळाला असं झालंय. पण आठवण येत राहते मग बाळाची त्याचे काय करत असेल काय नाही.
हा ते आपल्या डोळ्यासमोर येत राहतात न.
हो मग ते व्हिडिओ कॉल करून दाखवायचं अ
मग ती जवळ राहते की लांब राहते तुमच्याकडून?
नाही ती अंधेरीला राहते.
अच्छा गावचे नाव नाही द्यायचे. सांगायचं नाही कुठे राहतो काय
ती लांब राहते आमच्यापासनं.
अच्छा.
त्यामुळे हा. ओके.
हा आपल्या आपला जरा टाईम आहे आपण नंतर बोलू हा.
ओके, ठेव.
बाय.